हा बोला
हा बोला काकी बरा आहेसा का
होय तू बरीयेस का
हा काय म्हतय ना
काय नाही व्यवस्थित चालय तुमचं
मस्त जेवण झालं
नाही अजून बनवा लागलोय या जेवायला
हा काका
काका बाहेर गेल्यात
काय म्हणताय बोला की
तुही काय करायलाय
पोरांचा अभ्यास चालू हाय
हा हा कितविताय
मुलगा आठवीलाय
हा
मुलगी चौथीलाय
हा हा कुठल्या विषयचा घालाय
त्यांच त्यांच लू आहे रोजचा अभ्यास हा नाही रोच चालू असे सगळ्याच विषय जा असत ते जार आजार हजार
हा हा हुशार आहेत का सहेब
होय हुशारच तुम्ही जॉबला जाता मी घरीच असते
हा हा
ब्लाऊज शेवतोय
हा हा किती शिलय आता ब्लाऊज ला
ब्लाऊज नाही की कटोरीला दीडशे रुपये प्रिन्सेस ला अडीचशे असं असतरच दोनशे अस्तरचच कि माझं अस्तर असलं तर दिडशे तुमचं अस्तर असलं तर मग शे वीस डिझान वर जास्त कमी पैसे होतात लेस लावायची असली तर तूप तरवर जास्त
होय
किती आहे
एकशे सत्तर आहे
हो डिझाईन वगैरे
डिझान लाडीश
हा मग ते डिझाईन वर जास्त कमी होते
हा पॅचवरर का असलं पॅचवर हे असलं तर पॅच काढून शिवायचं असलं तर तीनशे दोनशे सत्तर तीनशे कमी जास्त कामावर अवलंबून आहे ना ते
हाके आपण जेवढं न सांगल तेवर कही जास्त होते
हा पॅचच काय म जास्त नाही वापरत पॅच वरकरच काय नाही जास्त त वापरत मी ब्लाऊज लेस आणि वेगळा वेगळा वापरत्या
हा हा
मग त्यांच्या शेजारला आहेत ना पूज्या ते
बर्तन शेवतात हा हा हा कुठलं गाव गाव कुठलं म्हंटलं ग उठे एखाद काय
हा
हा हा हा
तुमचं
देसन क
हा हा मग काय जवळचयेतय हा हा म्हणजे आमच्यापासून जवळ आहे म्हणत म्हणजे जास्त एवढं काही लांब नाही हम् म्हणजे दुसरा जिल्हा किंवा दुसरं
हा असं काय नाही पाऊस तर आहे का तिकडं
हम्म हम् तिकड
पडलेलं जरा दुपारी जास्त काय नाही पडला दिवसभर सकाळ पासून ऊन आबाळ ऊन आबाळ असं घालत आणि दोन अडीच वाजता जरा असं पडलं तेवढंच परत आणि परत ऊन पडलं ल ते ल क दहा मिनिटं पाऊस पडला
तेवढा पण नाही पडला इकडं तेवढा पण नाही गरमी वाढल्या जास्त
होय आणि पावेला पाणी पहिना पाणी चाल नाही अडदू आडथ एक आष्टवडं होऊन गेलं अठवड होन
आमच्याकडं आमच्याकडं पण तसच आज सोडलेय
हा
प्रयसनऐतीे
हा
म्हणजे केमिकल मिश्रित पाणी आहे ना ते ते कपड्याला भांड्याला
खर्चाला वापरायचं
हा स्वल्प कला पहिला नाही पहिला नाही आकवचच प्यायज तोपर्यंत
होय का कधी बसनय
हे आता नाही नाही आता त हे आठ दहा दिवस झाला आमच्याकडे आलंच नाही पाणी मग आज आले दहा दिवसानंतर मग ते नदीत का तर केम झा वाट मग त्यामुळे ते वापरू नका म्हणतात हम्म
न दे नदीता
नाही नाही नदी ना लांबा बल उडीची नदी
होय म्हणजे तुम तुमच्या गावाला न
नाही
नाही म्हणजे पूर पण येतच नसे मी
नाही नाही येत नाही नाही
मला नदी आहे पूर पण जोरात येतोय
हा तुम्हाला जवळ आहे होय
होय आमच्या जवळच आहे जरा जास्त पाऊस पडला की आमच्या घरापसून आहे का दोन किलोमीटर होईल का आ्ही माळावर राहिलाय आणि गावात जरा बाहेर लगेच न चालत जाऊ शकत आपण एक किलोमीटर वर आणि इथन माळावर ग गावात एक एक किलोमीटर म्हणजे दोन किलोमीटर होते
हा हा हा हा अ ए मीश का आत
एम आयडी सी हाक आहे जयसिंगपूरला ह
हम् हा हा मग तुमची शेती वगैरे
नाही आमचेशती
हा हा म्हणजे ऊस ऊस होय आहे कीची
हम्म हम् अ हम्म ह आमची होतीय हो सस्त
हा ऊस असते पण आता पावसामुळ नाही लांब आहे नाही आमच शेत जरा चार पाच किलोमीटर होईल अस लांब.
एवढं लांब आहे.
ह हा मग तिकडं बाकीच्या शेतात सगळीकडें ओस असतोय का माळं पण करतात.
सगळं असते ऊस द्राक्ष माळव.
हा हा हा जास्त प्रमाणात काय असते हम्म द्राक्षांणच्या बागा काय? हा हा मग लय असतय तर द्राक्षांच्या बागात त म्हणजे बायकासनी काम असतय भरपूर
भरपूर असतय होय होय भरपूर असत हा माळव तोडायला पण असतय काम हा मिरच्या तोडायला वांगी वांगी तोडायला
हा हा
मिरच्या लावायला परत वांगी लावायला त्या ला औषध घालायला अशी कामं रानात असत्यात भर द्राक्षेच्या सीजनमध्ये होय होय पगार
हम्म तिकडच्या भागाला
आणि द्राक्षाच सीझन चालू झाल्यावर द्राक्षाच
हो तर द्राक्षां तेच किती द्राक्षां बागांच्या सात बहि च्या लांबची एक बहिण हाय तिकड तुमच्या तिकडच्या भागातच हाय. तिकडं कायम त्यांनी द्राक्षेच्या बागातच कामाला असत्यात ते कुठलं गाव मला लक्षात येना हा तेच की कवा या बी म्हटलं तर नाही येत नाहीत त्या कायम कामातच असत्यात
पगार भरपूर मिळतोय नाय कारण तिने सा- कॉन्ट्रॅक्ट पद्धतीन काम घेत्यात
असं- हा आ परत चुकत अद तरी हा उर्साला जरी बोलवलं तरी सकाळी येवून संध्याकाळी जात्यात माघारी एक वस्ती राहत नायात कामाला जा-
हा हा होय होय सगळीकडची कामाची माणसयेतं ओ
तर
हम्म
आ
हिकडची माणसं सगळी कामाची हायत म्हणल.
होय एक वस्ती राह म्हटलं तर राहत नाहीत एक रात्र निघत नाही त्यांना. आणि प तेवढं गेल्या की परत येतच नाहीत परत पुढच्या ऊरसालाच डायरेक्ट. असं काम आहे त्यांच खरं म ये त्यां नव ज्वारी तेन घेऊन येत्यात त्यांन भरपूर. होय उरूस मोठा असतोय की आता गेल्या वेळेला आल- त्या ज्वारीचं एक पोत घेऊन आली
हम्म हम्म
तसेव येतात सगळं बरच द्राक्ष आणलेली मनुक पण घाला त त्याने
होय
होय मनुकवर आणल्यालित
तो रोज येतोय आमच्याकडं
हा ते पण आणलय.
स्टोरेज हम् स्टोरेज येतय आमच्याकड जास्त
म्हणजे
बेदान तयार हुत्यात तिथं. म्हणजे बेदाना तयार करून ना.
हा
हा?
हा
म्हणजे, खराब होईनत म्हणून, चेंबर असतात गारव्याचं. हो ते त्याला हे करून त्यासाठीच बनवलेले असते ना बधानण्यासाठी हम्म- आणि तसं, तालुका बेदाण्याा साठीच प्रसिद्ध आहे.
होय का!
घिऊन येत्यात त्या, घिऊनच. आणू नका, म्हणलं तर -
ह्या, ह्या